हॅलो हा आवाज येत आहे ना अ हे कॉलच
हो हो बरं आहे तुम्ही
हो मस्त मजेत काय पाऊस वगैरे तुमच्याकडे
नाही हो पाऊस काय नाही बघ गाऊन पडलंय चांगलं,, हम,
आत्ताच मुलं शाळेतून आली, बसली आहेत, तुमचं आवरलं?
हा आवरल बघा,, आज सॅटर्डे संडे सुट्टी असते. घरीच आहे मग त्यामुळे थोडं उशीर झाल,, मला पण सर्व आवरायला.
हा, हा, होय
स्कूल असेल तर कसं सकाळी सकाळी टिफिन होतं,, मग लवकर आवरून जात ना.
हो सगळं आवरलं लवकर.
मग आपण थोडं उठायचं कंटाळा
हा, उठायला कंटाळा करतो बरोबर आहे. हम आमचे सॅटरडे ला असतात स्कूल दोघांचे पण.
हो, हो, अजून का?
काय, काय म्हणता? तुम्ही कधी वारीला वगैरे गेलेलात?
नाही हो, वारीला नाही गेलो मी अजून
अच्छा, नाही आम्ही पण. हा, मी असं एक कुठेही असं गेलो नाही पण असं प्रतक्ष बघितलेलं आहे सर्व.
ह हा.
असं खूप छान वाटत, पण ते बघायला पण. कधी गेलेलो नाही,, नाही. पंढरपूरला जाणं नेहमी होतं, पण असंऽ वारीला वगैरे जाणं हे नाही,, तुम्हाला
हा. काय नाही बघा,, वारी म्हणजे कसं महाराष्ट्रातील आपल्या विविध गावां पासून सुरू होत ना ते. सुरू होऊन पंढरपूर येथे सामुदायिक पदयात्रा असते ती.
हो,, पण छान ते, आमचे आहे, आमचे आई बाबा वगैरे जातात. ते मा करतात, त्याच्यामुळे त्यांनी ते सांगितलेलं. तुमचं ते सगळं प्रत्येक रुटीन दररोजच. ते छान, कोणी कुठलंही असू दे काय लग, ओळख लागत नाही.
हो, आणि विठ्ठलाला भेटण्याच एक ओढ असत ना, म्हणजे. ते भक्तांच, त्याकरता ते कि चालत किती म्हणजे एवढं चालायचं
हो, ते कोण नाही, कोणी कोणाला विचारतो कोण आहात, कुठून काय, काही नाही. तुमच सगळ एन्जॉय, विठ्ठल नाम घेत पूर्ण करत जातं.
हो. प्रत्येकाच्या मुखातून नाही का माऊली माऊली हा जयघोष. चालू असतो, आणि ज्ञानोबा तुकारामांचा तालावर, वारकरी हे नाही क टाळ वगैरे वाजवून नाचत असता, हो. मग ते सर्व वातावरण एकदम भक्तिमय होऊन
भक्तिमय, हम्म, छान वाटतं ते सगळं.
हो.
त्यांचे ते रिंगण, फुगडी. रिंगण वगैरे, रिंगण वगैरे छान असत हो ना. छोटी छोटे मुलं पण खूप असत तात कधी. हम
हा, छोटी छोटी मुलं पण बरेच असतात. असं बऱ्याच आणि प्रत्येक ठिकाणी असं जिथे गावगावी वगैरे थांबते ना वारीे. तिथे नाही का असं त्या लोकांना म्हणजे, जेवण पण देता, बघा असं बरेच घरात घरातून बरेच. लोक पण बनवून आणत वेगवेगळे पदार्थ. त्यांना जेवण वगैरे पण देतात.
हो. नाश्ता पण देतात आणि परत उपवास असला की त्या दिवशी पण. देतात, उपासाचे फराळाच सगळं. हो. जो कोण आपल्या प्रत्येकाला जे पटेल ते सगळं करतो, पाणी कोण पाणी वाटप करतं सगळं सगळं चालू असतं.
हो
अली का प्रत्येक खेड्यातून निघतेय ना छान वाटत
हो आणि गर्दी पण एवढ्या ते म्हणजे तिथे श्रधे श्रद्धा तर सगळ्यांचा जास्त सोडा पण तिथे जाऊन पण तेवढं गर्दी त्यावेेळेस एवढं असते ना की तिथे पण त्यांना वि विठ्ठलाचं दर्शन असं मिळत नाही
हा मिळेल ही आणि त्यांना अपेक्षा पण नसते आपल्याला जायला मिळायला त्या भूमीत एवढं खूप असं असत ते त्यामुळे लोकांना ते छानत वाटतं किती असू दे गर्दी आणि आपण बोलतो आपल्या आपण जायच कंटाळ करतो पण म्हाताई लोक किती जातात. े ते तर त्यांनाच खूप आहे त्याची सगळी
हो
हे
ए सोळाच बघा आता पूर्ण म्हणजे आपलं महाराष्ट्रांातून पण पाच ते लाख. पाच ते सहा लाख जवळ जवळ वारकरी सहभाग घेत असणार दरवर्षी.
हो हो आरामात असतात तेवढी आणि काही लोक आहेत अर्ध्या अर्धे म्हणजे थोडं. एवढा एवढा टप्पा दयचं एवढा टप्पा द्यायचं शक्य होतं तेवढं हा तेवढं शक्य होऊन जातं.
हो
कोणीही थोडा दिवस थोडा वेळ गाडीने जातो एवढ त्यांंत चालूच असतात ते सगळे
हो आणि शक्यतो बरेच वारकरी आपण असं त्यांच पोशाख खान का पांढरा कलरचा असतो शक्यतो सर्व असं धोतर पांढरा शर्ट वगैरे डोक्यावर टोपी असते आणि कपाळावर भुक्का असत त्यांच्या
असत
गळ्यात तुळशीचा माळ असत अस बर्याच वारकऱ्यांचा सर्व म्हणजे आपल्याला बघायला मिळत सर्व एक सारख्याचा आणि बरेच जण डोक्यावर तुळशीच रुंदावन पण घेऊन चालता.
हो चालत लेडीज लेडीज. हो आहेतच सगळे
छान वाटतं ते बघायला पण म्हणजे मी पण थोडं असं जेवढं एक तास. प पंढरपूर पर्यंत नाही गेलोय
ते हेच जमत पण नाही सध्या मुलांच्या शाळेच्या मध्ये मु शक्य पण होत नाही
हो असं वारी म गरीब श्रीमंत णच प्रकार भव नतो आणि सर्वण हो असता माऊले
माऊली माऊली काही झालं तरी एकमेकांना आणिु काही प्रसंग हो लगेच मदतीला पण असतात त्याच्यामध्ये
हो मदतीला पण एकमेकांना असत
हो
एक महिना होत ते एवढं घर सोडून जाता पण त्यांना ते जाणवत पण नाही कि म्हणजे कधी एक महिना होऊन गेलाय
हो
विठ्ठलाच्या दर्शनाच त्यांना एवढं ओढ लागलेलं असतं ना की ते पाहिजे
थकत नाही हो नाही पण नंतर मग त्यांना असं. येताना पण त्यांना दुःख वाटत की आपण आता झालं आता निघालो असंही दुःख दख होत, जो त मग आपल्या आपल्या घरी जात. झालं ते चार दिवसाच, त्यांना ते घी खूप आवडत
सर्वजण एकत्र नाही का जेवण वगैरे करता संध्याकाळी भज जन वगैरे पण असतात त्यांच्यामध्ये, हम. हो.
निश्च
छान वाटतं ते बघायला मग.
हो हो
अजून काय, हम्म काय नाही बघा मग आषाढी एखादशी म्हणजे उपवास तर करत असेल ना मग?
हो हो करते करते.
हो.
उपास करतो दिवसभर आमच्या इथे आहे देऊळ वगैरे आहे इथे एकदा जाऊन सकाळी.
हा.
त्याच्यामुळे ह दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सोडतो त्या दिवशी नाही सोडत.
हा तेच ना दुसऱ्या दोनट वेळेस फराळ
फराळच हो फराळच ठीक आहे. तर आमचे ते छोटं देऊळ आहे पण ते सुद्धा वाहे तिकडे पण दिंडया वगैर दिंड्या येतात बरीच माणसं असं आणि कोळी लोक वगैरे असे छोट्या छोट्या गावांमधून प्रत्येक ठिकाणी पारी घेऊन येत त्यांची दिंडी असते इथच त्या दिंड्या पण म्हणजे आप थे गेलो नाही तर आपल्या इथे ब बघायला मिळतं सर्व.
हो. आणि प्रत्येक ठिकाणी जिथले म्हणजे जे असं आमदार वगैरे. खासदार असेल लोक पण असेतील त्यांनी पण नाही का त्यांच्या. म्हणजे राहण्याची वगैरे पण सोय केलेली असते जेवणाची सोय केलेली असते त्यांच.
हो आमच्या इकडे पण आहे ना देव तिथे, नाश्ता फरा म्हणजे दिवसभर चालूच असतं. भजन कीर्तन सर्व, म्हणजे अस थोड ते ऐकायला मिळतं छान कीर्तन वगैरे ऐकायला.
हो ना. बऱ्याच वर्षापासून अखंडपणे चालू चाललेलं आहे. परंपरा म्हणजे अजून पण पुढे चाललंच आहे हम् हम् हम्म.
कोणी थकलं तरी असं कोण बोलत नाही आम्ही जाणार नंतरी जातात. या वर्षी जाऊन आले पुढच्या वर्षी कशाला असं कोण बोलत पण नाही जाणारे जातात.
प्रत्येक दिंडीमध्ये आपल्याला शिस्त आणि वेळेच पालन हे सेवाभव हे सर्व दिसतच बघा.
प्रत्येकजन कोण बोलत नाही कोण कोणाला रागवत नाही काय नाही नियम ठरलेले ते बरोबर पाळत
हो. विठ्ठलाच्या नाम स्मरणात तल्लीन होऊन जाता भक्त.
हो हो हो तल्लीन होतात छान.
हा पूर्ण महाराष्ट्रभर आहे नाही का एक महिना भर पूर्ण. विठ्ठलाचच जयघोष चालू असतं.
तर म्हण अजूनही हे या महिन्याचे असे अमावश्य पण नाही झाले तरी लोकं जायला सुरुवात हो आत्ता थून पण दोन दिंड्या गेल्या च चार दिवस झाले गेल्या इथून दिंड्या दोन
हा हा.
म्हणजे पाहिचंय पूर्ण आहे पंढरपूर पर्यंत
हा हा रस्त्याने टात ते वाजवत मृदुंग असत त्यांच्याकडे ते वाजवत जातात.
हम्म आणि भजन कीर्तन भजन त्यांच चालूच असतं ना. त्याच्यामुळे त्यांनी तेय काय वाटत नाही त्यांचं.
हो तेच ना. अजून काय.
काय म्हणत बाकी.
काय नाही बघा चाललंय आपलं रोजच
रोजस चहा नाश्ता झाला.
नाश्ता ते झालं सर्वळाच आवरला आताच बसलंय मग जरा. हम्म तुमच्याकडे काय म्हणत पाऊस आहे का?
नाही आता आज दोन तीन दिवस तरी पाऊस नाहीये मध्येच एक एखाद्याशी सर येते नाहीतर नाही पाऊस सध्या आठ दिवस खूप पडलाय ना. आता विश्रांती घेतलीय.
हा ह ना हम्म. अजन का पाऊस पडेल असं वाटतं आपण पावसाचं वातावरण पण होत पण पाऊस.
होत हा हो दोन दिवस तेच चालवत पण आज दिवसभर नाही काय आज दिवसभर उनच आहे.
हम्म मध्ये मध्ये तर खूपच गरम होत होत असं वाटत खूप जोरात पाऊस पडेल पण आणि ऊन पडतं लगेच.
हो हो हो. ठीक आहे चालेल थँक यू ताई बाय हा तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
हो मला पण.
थँक्यू.